हॅलो.
हा बोला कि.
काजूची पेस्ट कांदा आणि काजू आपण उकळून घेतात ना ते पेस्ट करायला तर पाण्यातच कांदा घालतात.
हा हा.
शिजलेला कांदा असतोय तो डायरेक्ट.
टेस्ट करत्यात तरी पण ती चव वेगळे लागणार आपले भाजलेलं बघायचं तेलात आणि ते पण बघायचं. असत्यात होय अन जा जा हाय.
पांढर ठेवायचं असल तर? आपण पांढरा रसा पण करतोय बघ हा. त्याला पण सगळं पांढरंच की खोबऱ्याच पांढरं पांढरं.
हा मागच ते काळं घेत नाहीत खोबऱ्या
हा आणि काजू कांदा तीळ घालतात आणि आपला खडा मसाला घालून फोडणी देतात फक्त त्याला हळद नाही घालत
आणि तेनी क्रीम पण घालत्यात ओ ते पांढर क्रीम. त्यामुळ पण ते हे होतय किंवा दही घालत्यात
हा तेच की
पांढर होतय.
आणि टेस्ट पण एकदम असं शाही लागत त्या हॉटेलवाली घरातून कुठ आपली पण भाजी करा आणि त्यात काजूची ग्रेवि करून घाल.
आणि ते पण घालायचं आणि थोडा हाय ना गुळाचा कोण घालायचा? एक म्हणजे एक खडा गुळाचा गुळाचा एक खडा घालायचा गोड हा गुळ. त्यांना पण चव येत्या
तिखट भाजीत गूळ घालायचा.
हां.
होय का तू घालतेस आहे.
हम्म मी काजू-काजू ते काजू मसाला किंवा हे पनीर तेन केल्यावर त्यात घालतोय. सोयाबीनच केल्यावर त्याला घालते.
कोरड
हां ते
सोयाबीनच सांडग घ्यायच का?
हा हा ते माळकरी मटण म्हणत्यात की त्याला हा हा ते म ते काय केलं दहा मिनट पाण्यातन हे करून काढलं आणि त्याला दही हळद मीठ हे करून न -ते काय मॅ -मॅ काय मॅरीनेट हा हा ते- ते केलं ते करायला ठेवलं आणि नंतर टोमॅटो आणि कांदा भाजून घेऊन तत्याची बारीक पेस्ट केलीए आणि नंतर मग आता काय हलल नव्हतं मग नुसतंत माझी दिली पहिला नंतर जिरं मोहरी त्यात घालून ही पेस्ट घालून तेल सुटेपर्यन्त भाजलं. आणि नंतर मग ते सोयाबीन त्यावर घालून जरा भाजून वरणात थोडं गरम पाणी ओतलं-छान झालत सेम हॉटेल सारखं झालत. ते दही घातल्यामुळे पण त्याची टेस्ट.
होय दही पण दही घालतातच बाई सर्रास -ग्रेवीची भाजी असली की दही घालायचं.
होय होय. अ त्यावेळी दही नव्हतं मी काय केलंतं आमच ताक घरच घट्ट असतय ना. म ते वरच पूर्ण. पाणी काढून ना खालचं खालचं मी घातलं होतं त्यातलं असं.
झाले की दह्याचच ताक असतय.
हे दही न्हवतं त्या टाइमाला कारण -संध्याकाळच्या बनवालत. मग सकाळी करायच व्हय की सकाळी दही असतयं मग नंतर आत्ती ताक बनवतात ना त्यज, त्यामुळ ताक लागत आमच्यात सारखं, मग कोण दही खाणार असल की ठेवायला लावत्यात नाहीतरं मग ताकच.
आ हा हा. रोजच्या रोज.
वरद. चाललं, ताक ते लोणी
हा
लोणी असतंय.
म नॉनव्हेजची कशाला आठवण येत्या.
हा नाही, नाही. आता दही, दूध, तूप अस व्हय आता गरम गरम भात अ मुगाच्या डाळीचं वरण केलं ना वरन तूप घालून लई छान लाग त्याव किंवा गरम खिचडीमध्ये तो आणि सकाळपारी एखाद्या वेळेस आमटी तेनं झाली नसली की खुणाला गडबड असली जायची, गरम गरम चपाती त्यावर तूप, चटणी घेऊन खात्यात.
होय, तसं पण छान लागतंय, लोणी नुसत लोणी अन भा
छान लागते हा, आमच्या मिस तेना आवडतं ते लोणी, चपा
हा, मला पण आवडतेय, मी असं लोणी कडवायसाठी विकत घेत मग नाय, माझ्या साठी काढून ठेवते वाटीभर आणि मग बा तिकडे लोणी शंभर रु. पावशर हाय.
आणि तूप, आरं गप की.
हा हा आमच्या इकड काय तूप विकत नाही आम्ही लोणीच विकतोय. लोणी शंभरलाचाय, शंभरला पावशर हाय
हा इकड हा इकडं पण तसच हाय.
मग तूप परवड का ते लोणी परवडते घ्यायला?
अ मी तर आता लोणीच घेतोय बई प्रत्ये त्येक महिन्याला
हा हा
तूप काय मी घेऊन बघितलोच नाही सोड होतय तेच तूप एक वाटीबर लोनी काढतोय बाजूला बारकीे वाटी ते मला आवडतय म्हणून आणि बाकीच कडवतोय अक पोरं का एवढं जास्त खात नाहीत मग शिऱ्यातच घालून नाही तर तूप, साखर, चपाती ते डब्याला एवढंच की तूप, भात आणि दोन
हा हा आमच्यात पण बाळ आमच खत नाही तूप घातलेल एक एक पदार्थ ते पहिल्यापसन त्याला काय हाय काय माहित खरं मिस्टरांना तेन लाग देतो. म् तुपान पण तेलकट हेन पण वजन वाढ
होय तुपान वाढतंय लगेच
ते तूप, बटर म्हणा तूप म्हणा
हा
चरबी वाढत्या तेन
खोकला बिगला झोपण कधी लागत नाही ते आपण म्हणतो ना तेलकट हाय त खरं ते दुधापासनच बनलेलं असतय नै त्याच्यामुळे तेज तुला लागत
लागत नाही डिलव्हरी मध्ये मला फक्त लागला होता बघा तूप खाऊन तूप लागला होता तूप भात खाऊन आणि टाक होतं बघा पोटाला एवढ्या जरर खोकायच त्या वॉर्ड मधे मग परतू खायचं बंद केलं म्हणजे ते तूप भात आणि ती मिर्याची पूट देत होती ना खायला
हा हा
आणि लई दिवस खोकला होता नंतर मध्ये मी तूप खायचं बंद केलं
अगोदर खात्यास पाास
आता कधी तर खातोय गरम भात असला ना भात काय खायच तर सोडून दिलाय जर गरम भात असल तर हा हा नाही खात वजन तेन वाढते नाही भाताानं भात म्हणा तेलकट म्हणा ते खात नाही
अ हा हा हा
तेलकटतेन खाल्लं की मग पिंपल तेंन जास्त उठतय. सिजर झालंय.
हम्म. माझे पण दोन्ही सीझर आहेत.
हा. हा.
आता सिझरच लय व्हायल्यात.
हो होय, होय, सिझरच प्रमाण लय वाढलय आणि पहिलं सिझर झालं की दुसरं नॉर्मल पण होऊ शकतय. आमच्या सासूबाईंचं तसच, इकडं जप आमच्या सासूबाईंचं तसं झालंय, चुलत सासूबाईचं पहिलं तिचं सीझर झालंय आणि दुसरं नॉर्मल झालय.
ह होते तसं.
हम्...
पहिल्या वेळेस सिजर का झालं मग?
हम्म ते आमच्या बाळाला कसं मला उलट्या होत, होत्या नऊ महिन्यापर्यंत काही काही जेवण पचत नव्हतं. आता जेवलोय तर, ते एक तासानं का होईना ते उलट ी होणारच. असं होत होतं. आणि ते जेवण नऊ महिन्यापर्यंत पचलं नाही. त्यात आता कुठं माहेरला ते कुठं काय गेलो नाय, जागा बदलाय गेलो नाय काय नाय. आणि जरा बदलून असतरी पण जरा बरं वाटतय नाही. आणि तिथे एकाच ठिकाणी उलट्या उलट्या करून ते बाळाचं वजन वाढलं नाही. सात महिन्यापर्यंत सगळं ठीक होतं- सातव्या महिन्यानंतर ते नवव्या महिन्यातल्या सोनोग्राफीला गेल्यावर सांगितलं सातव्या महिन्यानंतर तुमची वाढच झाली नाही बाळाची. आणि ते पोट फक्- ते सहाव्या महिन्यात किंवा पाचव्या महिन्यात असल्यावरती पोट दिसत होतं. हम्, मग काय सोनोग्राफी केली- अ.. इकडे सांगली सिव्हिल ला केली आहे आणि तिथं नुसतं असं दाखवायला गेलतो, मी माहेरला आलतो तेव्हा माझा फॉर्म भरायला एक्झामचा शाळेत- कॉलेजमध्ये आणि मग हिथ आल्यावर - त्येनी म्हंटल गेल्यास तसं करून घे, मग हिथ गेलो त्यांना जरा क्रिटिकल वाटलं ना सोनोग्राफी? केल्यावर- चांगले सिव्हिलमध्ये त्यांनीच घरी मला- म्हनुणच घेणार आहे, म्हणा लागलोय ऍडमिट व्हा म्हणून मग कोण नव्हतो सोबत, काय कळना तरी पण त्यांच्यासोबत भांडून घरी आलो, दुसऱ्या दिवशी मग बॅग भरून गेलो म ह्याला गेलो. अ -म्हणजे सासरला गेलो.
हा.
आणि तिथं गेल्यानंतर मग -घरी पण गेलो न सोनोग्राफी पहिला केली. सोनोग्राफी केल्यावर तिथ डॉ डॉक्टरला दाखवलं दोन तीन. हाय, व्यवस्थित होते पण सांगितले गोळ्या घेतल्या तरी पण शंका नको म्हणून ह्यांनी सरकारी दवाखान्यात दाखवायला नेलत आणि एकदा, रिपोर्ट. मग -त्यांनी सांगीतल- कंडिशन तुमची क्रिटिकल आहे. आणि व्हाय लागते ऍडमिट मग आमच्या इथ सोय नाही, त्यांनी अमबुलन्स पाठवली. आणि सांगल मिरजसेवेला पाठवलं डायरेक्ट. मग ते गेलो तर त्यांनी सिझरच केलं.
अरे दिवस भरलेले नव्हे का?
नाही नाही नववा महिना लागलेला नुकता. अजून बरोबर त्याची तारीख सोनोग्राफीवर आहे ना, एक महिना पुढे होती बरोबर.
बर.
हम् त्या आधीच झालं मग,
बाळाला पाणी तेन नव्हतं काय?
पाणी तेन सगळंत, फक्त वाढ झाली नव्हती त्याची. वाढ झाली नव्हती नंतर मग त्याला पण श्वास घ्यायला जागा कमी पडायलती ना- पोटात, हम्म हम् मग- पुढं वाट बघितलात तुमची पण गॅरंटी नाही, बाळाची पण गॅरंटी नाही, अस म्हटल्यावर म सिजर केलं. तरी पण बाळ आमच पाच दिवस व्हेंटिलेटर वरती न ते होत.
काय सांगतेस.
तो वजन पण कमी असल्यामुळं ग बाळाला.
नंतर मग सगळं व्यवस्थित झालं. म्हणून त्याला लय जपतोय आम्ही.
आ हा हा.
मग आता हाय व्यवस्थित तरी पण मधी जरा आजारी होता. आता काही नाही जरा खायला तेवढं दमवतोय अजून, बाकी काय नाही तक्रार त्याची.
ह हा हा ह.
चालतयं ठेउ?
हा हा.